हॅलो! आवाज येतोय का?
हॅलो!
हा, बोल ना.
अरे! काय बोल नास का आवाज का येना, तुझा. हा आता येतोय, बोल.
बोल काय, म्हणतोयस तू
प्र- प्रदीपची एकशे ऐंशी कंप्लीट झालेत, रे. होय.
अर रिसीव झालं असेल, त्याने कॉल करून बघितला का रिटर्न परत?
ब -काय माहित, आता अरे दो-टोटल दोन्ही मिळून असतयं ना ते.
असय व्हय अ हं हं म बरोबर हाय. म आपल्यातच काय गफलत हाय काय आपलं काय होईना झालंय काय?
अरे तेच तर आपलंच काय होईना प्रदीपच्या नक्षिब हाय चांगलं
आयला आपलंच फुटका आहे का काय कळण झालंय मला मर्दा
आपल्याला काय आधीपासनाच फुटक हा सोड
पपदयाच उजाळय फक्त फक्त वापर करत झाले तर नशिबाचा
हूं हूं त्या काय आता तुम्ही गुरु हायसा त्याज तुम्ही सांगशा तस प्रदीप करणार
होय की गुरुचं सगळं ऐकतील खरं पण गुरुजं काय होईना झालंय ते काय करणार
अ गुरुचं कशाला व्हायला पाहिजे शिष्याचं तर करा की प्रदीपचं काय?